हॅलो
हॅलो
हा बरं आहे का?
हा हा बरहाइसा काय ओ?
होय. तुम्ही?
हाय हाय बरी आहे बघा.
लय कामात वेस्त हाय
गावाला गेलेले चा परिणाम
हम्
सजा
होय
तुमचं कस काय बाळातेन बरं हाय?
बरंय बघा आत त्यावेळेस तिला नाश्ता करून दिला.
हा
आणि आता बाथरूमला घेऊन आलोय तर कोण पाहुणे आलेत. आत्ती सरबत करायल्यात भांडी ठेवलेत बाहेर. घासायची हाईत
हा
आमचं काय निवांत असते स्वयंपाक.
निवांत हा हा आमचं कसं दो, तीन वाजल्यापासून आता दूध तेन काढाया गेलं की पाच वाजतय आहो साडेतीन, पावणे चारला जर ह्यो जातय ना दूध काढयला.
हम हम
ते अन घाण तेन काढून यायला तिथं वेळ होतोय. म्हणून म्हटलं तुम्हाला तिथे गेल्यावर करतो. मला यायलाच सात वाजले अस च गाडी घावली म्हणून आज लव जर पाच वाजता वे पाच सहा वास त यायला ओ
होय होय ताई म्हणल्या की पाच वाजे
होय ते मै त्रीनिच्या गाडी तिज्याच गाडीवरन आलो नई. तेज्यामुळ लव कर आलो. ही अचानक आदली मदली आणि महिन्याची मिटिंग आता आणि दोन तारखेला ह्या माझ्या कामाची
हा हा
त गे सांगितलं की जायालाच लाग
लागतेच ओ ते आपण अ त्या हेज्यात हाय म्हणल्यावर ते
होय वय वय, तुमच कस काय म हाय बरं? हा हा.
तिकड
इकड नाही ऊन लय कडक पडले, एखादा पा जर पाऊस पडला अस बर झाला असत, गावाला पाणी नई, पाणी ओढून आम्हाला अस जीव जायची पाळी झाली आता नुसता
हा हा
घरात दहा माणसं झाल्यात ओ हायत तेज्यामुळं नसून तरी चालतेय काय सांगा आळस
होय पाण्याशिवाय काय चालत नाही.
व्हय व्हय. पाऊस कस काय पडला नसल ओ गेल्या वर शी मे महिन्यापासन पाऊस चालू झालता.
होय या वर्षी जरा उशीरच आय ओ
यावर्षी म्हणत्यात काय पाऊस लागणार नाही म्हणत्यात कोण कोण
थोडा पडणार लई
थोडासा असा कवातरी अस म्हणजे लागणार म्हणत्यात असं हेज्या ब ला कोण अस त कारयम पडतोय होय होय. आणि काय म चहा पाणी झालं.
उहु च्या पाणी काय नाय. बगा च्या पीत नाही फक्त त्याला चार वाजता कायतर तो उठला की त्याला कायतर नाष्टा तेन करतोय. मग सगळी खाणार अस लिकी तेज्यासोबत सगळ्यांनाच बनवतोय. मग आज तिज बाबा तेन घरी हू इथं आत्ती होती. ते त्यामुळे सगळ्यांनाच केल का? त्यांनी खाल्ली तोवर ती कोण पाहुण आलीत?
हा हा काय करताय नाश्त्याला मग?
नाश्त्याला आज शेवयाच उपीट केलत. कधी पोहे, कधी साध उपीट. मग ते रवा भिजत भिजत घालून डोसा करायचं म्हटल होत छान होतय त्याचं खर रवा हा भिजवायचा आणि तो मिक्सरला बारीक करायचा.
होय रवा भिजवून
छान होतय छान फुगतय.
होय काय? हा हा
होय होय तेज पण छान होतय खर आपल्याला झट पट पाहिजे असलं तर रवा सकाळी भिजवून
हा हा मग आता पहिलं केलाय का नाही अ
नाही आत्ता पाहुणे तीन वर्षाचा हाय.
आत्ता पण
हा हा हा अंगनवाडीला चार वर्ष पूर्ण पहिलीला सहा वर्ष पूर्ण.
हा हा आणि म सु ती नसल आता म्हणत मी सजनी रजनी तुम्हाला
पंधरा दिवस जाऊन आलो की. हा सुट्टीत ह्यला पाहिजेत अहो टास्क म
होय होय आहो आणि ते जरा माहेरातच चे बर पड तेज्या मागच पण मागल माहेराच तर म्हणून ह्या टायमाला कनी आता काल म मिस्ट सगळ्यांच उघडलय आसू दे म्हणून. खरं ते पूजा भईर म्हणायला लागलेली ती दाजींच आता येईल टास्क कर नाही बाबा म्हटलं आता इकड कसं कामाचा जरा लोड चाललाय वो आता पाऊसा सारखे कामा लई इकडं माहेरात कस जरा काम नसतं तेझ्यामुळ आणि त्यात माझं काम हे. नाही केलेलं बरं वाटतय तर. नाही पडलेलाव पोरं एकसार मोबाईलसाठी भांडत्यात तरी एकटा आता महिना झाला गेलाय तिकड, ते तेच्याच बड्डेला म्हणून गेलो चार दिवस आणि चारच दिवस राहिलो खरं चार दिवसाचा मला लोड पडल, दररोजच्या दररोज लिका आण ते माहिती भरले की बरं पडतय ओ. आण ते चार दिवसास नाही ते वीजिटला येतात कधी पण मग तिकड जाऊन अचानक जर आले आता सहा महिने विजीटला आलेलेच नाही जर आलं तर त्याने डोक्यात भीती तिकड जाऊन असं असं भरत्यात असा आणि हे होतय ओ
हा हा!
ज्याबद्दल भीत तिन नाही दुसरं काय नाही म
हा हा!
हू हू बाकीच्या आहेत घरातली बरी.
होय बरे तुम्ही सगळेजण बराय.
हाय बरे आहे बघा
हं हं! शरवळा पडली बघा आतां काय नाही. बघा
हा हा!
पाहिजेच आज येईल असं वाटतय काय आबाळ जरा आल्यागत झालय?
माणसं मरायची पाळी होईल कस उन थोडं रस्त्यान काल तरी आमच्या जाऊबाईंचा देवाचा कार्यक्रम होता आण सवासनेला सांगितलेली अगं बाई बाई. डोळ्या कन- पाणी गळायला दोन अडीच वाजेपर्यंत उनात चालत बिन रस्त्या बिन चप्लाचं देवाचे चप्पल कसं घालायचं.
ज हा!
वाजलेलच बघा असं डोळ्या कडन टिप गळायची
हा हा ऊन असलय काय कराय.
होय होय
म-म-मिस्टर आज घरात हाईत होय?
ताज
हा हा आता आ आपल्या इथंन दुसरा टास्क कधी येतोय कुणास टोक आपल्याला
आता सगळ्यांना अ सगळ्यांना एकदमच येणार असं होणार हा
ते पहिलं जरा चुकीचं झालं आ खर त्यासनी कनी आता कळाले एकदा होय क नाही ह खरे येतय आता खात्रीशीर तर झालं ते येतय काय नाही त्या भीतीन हे होईत होतंय होय
होय होय
हा आणि काय मग?
काय नाही बघा. करायचं खायचं. जा आत.
आता सुट्टी संपत आली तोवर
हो नाही शाळा चालूच आहे की
होय शाळा चालूच आहे सोडा तुमची आमचं बारकं जाईना झालय आता कंटाळून.
हा पोरं असलं की बसू वाटतेय हो
होय होय आणि ते कसं दुसरी बाकीची मुलं गेल्यात त्याच्यामूळ दुसरी ह्यास्नी पण क ह्यो पहिलीला जाणार नई म अता हेला एकदाच दिवाळीपर्यंत आता सुट्टी नाही मग बारक्याला म्हणून मी पण नाही घ्यायला तर जाते ना पण लावून देत नाही मग या उन्हान उष्णतेन लई आत्याने काय पा मला दाखवाल्यात नव असं सव्वीस जून आ मागणी केलीया शाळा चालू करायची म्हणजे चौदा का पंधरा जून ला चालू होतिया ते.
आणि काय दाखवाल्यात काय?
होय ते मागणी अशी केलीया अर्ज केलाय म्हणून काल बातमीला दाखवालत. सव्वीस हे उष्ण उष्माघातामुळ सव्वीस जून ला चालू करावे असं म्हणून
हा ह मान्य पण करतील एखाद्या वेळेस
होय लई ऊन पड लई मुलांच्यावर परिणाम पडत्यात नव हे.
वृद्ध माणसांना लई हेजा धो काय? ते आता बघितलं नाही मध्ये-मध्ये एकदम ऊन वाढल्यावर कितीजण तर मेलीत. अटॅक न रानात मेली. ती बाळ एक लातूरच बाळ एक वारलं.
होया
होय अस हा हा तीच की तसच इथ अटॅक हा हा आणि लातूरच एक बाळ बघा झोळीत झोपवले आणि वरच्या पत्र्याची उष्णता असं झोळीत कस सगळं अस असं सपय झोपाय येत नाही नाय हा हं गोळा झालं श्वास घ्यायला गुदमरलं तिन नेल बघा
काय नवजच बाई
मा माणसाला कुठलं सोसतय सांगा पाऊस सोसतय का ऊन सोसतय नाय खर तिनही ऋतू पाहिजेच हवामान शरीराला हा कि त्रास होतय.
व्हय
तुमचा काय स्वयंपाक चालू हाय
स्वयंपाक आता मगाशी तिने दूध काढाय गेल्यावर भात केल्या त्या आज्ज सासू आहे त्यांना सात वाजता ओ सकाळी आम्हाला पाच वाजता उठाय लागतंय कुठं दुपारी आता झो झोपाय मिळत नाय आणि संध्याकाळी म आठला जरी जिवून भांडी घासूसतवर नऊ वाज तय नऊ ला तरी नऊस साडेनऊ मला दहा वाजतयच झोपायला सकाळ आणि गजर लावून उठाय लागतय दुधाला तेज्यामुळे लवकरच जेवण
आराम म्हणून काय नाय खरं
सारखं काम लई बाई तिकडल्या मुली कसं इकडं हे होईत नाहीत आओ खपत नाय सारखं काम त्यात शेतातलं आसतय
लग्न झालं म्हटलं की करायला लागतय
होय तुमच्याकडं भाताच असतंय पेरणी
नाय नाय तुमच्याकड कोकण साईडला असते
होय होय तिकडं खरं सांगली साईडला पण कोकण भाग आहे बघा आहे तो ओ बत्तीस शिराळ म ते कुठल्या कुठल्या वाड्या आहेत की तिकडं तो पण कोकण साईडच म्हणत्यात बगा ते पण
हा ते बत्तीस शिराळ हा तिकड भात करत्यात ते तिथून लांब इचलकरंजीच्या इचलकरंजीच्या पुढ हाईत ते!
ते परत ते जाधव वाडीतेन आस कुठल्या, कुठल्या वाड्या आहेत ते पण कोकण भागच म्हणत्यात तिकडे पण भाताच तेन लई आसतय.
हा आमचं इकडं जत साईड येतय ओ, जिल्हा येतोय. जिल्हा येतोय सांगलीच खरं जच भाग येतोय आम जरा कमी जत लागतय इकडं.
हा हा! माहेर पण तिथंच आहे ना तुमचं.
हा आमचं माहेर तासगावपशी.
हा! हे मिस्टरांचं अकाउंट उघडलेलं आहे काय. हा हा!
म स्वयंपाक कॅन्सल आज.
तुमचा चहा पाणी.
चहा पाणी आमचा पहिला आडी लाज असं. त ऊन असू दे ते पाऊस असू दे होय होय कस कसं ते सांगू दहा ला काय आमच्याकड नास्टा नसतोय सकाळी डायरेक्ट जेवत्याच जेवल्यावर दुपारच जेवल, जेवलं चार वाजता नाही तर मग दोन अडीच वाजता. चहाज पितय नय.
हा थांबा एक मिनिट.
हा अ हा झालंय झालंय बघा